हा अग तुला टेन्स सांगायचं होतं ना.
हो ते तर राहिलंच तुला सांगायचं.
हो तू मला बोललेली सकाळी फोन कर की टेन्स मला थोडं सांग म्हणून मला आता थोडासा वेळ हाय, तुला टेन समजावून सांगावं बरं मला सांग की ह्या टेन्स मध्ये कुठ प्रॉब्लेम हाय, नेमक काय ये? म्हणजे का कुठली कन्सेप्ट समजत
टेन्सच तर समजत नाय पा
पूर्ण टेन्सच समजत नाय तुला?
हा ते मला कन्फ्युजन होते ग अगं म्हणजे कसं सांगू का तुला आता मला तीन कन्सेप्ट कळाले सिम्पल प्रेझेंटे ते आहेत ना सिम्पल वाले जे आहेत ना. ते कळतात पण त्याच्यानंतरचे जे आहेत ना तेच नाय कळत की कसं यूज करायचं. कस ओळखायचं?
हम्म बरं म मला सांग आपण सिम्पल प्रेझेंटेन्स कसा ओळखतोय?
कसा ओळखणार?
कस ओळखते तुलाइ येत ना थोडंफार म्हणजे मला कळू दे ना तुला किती नॉलेज आहे त्या बाबतीत.
म मी तुला आता सिम्पल प्रेझंटेनस पण कसं सिमपल स्टेटमेंट असतं त्यात वर बसत. सब्जेक्ट असतं झालं, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट.
सब्जेक्ट वर्बचा फर्स्ट फॉर्म असतो आण ऑब्जेक्ट इतकंच असते.
हम्म.
का आणि आता म्हणजे हॅबिक्यूअल ऍक्शन्स म्हणजे डेली रुटीनमध्ये असतात ना ते प्रेझंट हॅबिट म्हणजे जे बदलणारच नाय युनिव्हर्स मून मून हे जे म्हणजे सूर्य उगवणारच.
हम्म.
हे म्हणजे ट्रुथ हाय. हे कधी बदलणार नाई हे सिम्पल प्रेझेंटमध्ये आपण वापरतोय लक्षात ठेवायचं.
हम्म.
म्हणजे शब्द कसे असतात अल्वेज, युजली, ऑफन सेल्डम, नेवर स्केअर, एव्हरी इयर, ओकेजनली, समटाइम्स, एव्हरी डे सगळे काय असतात सिम्पल प्रेझेंट मध्ये असतात, सिम्पल प्रेझेंट मध्ये, मराठीमध्ये काय म्हणणार तू?
काय मराठीच एवढं नॉलेज नाही ग, मराठी माझं वीक आहे.
बर मराठी ही सांगीन, आता प्रेझेंट कंटीन्यूअस टेन्स, म्हणजे कंटिन्युअस म्हणजे इतकं तर माहितीय की ती क्रिया चालू आहे अजून. चालू आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे ती प्रेझेंट मध्ये कंटिन्यू आहे ती क्रिया ओके, म आता प्रेझेंट कंटिन्युअस लक्षात ठेवायचं म्हणजे नावावरनच आपल्याला कळायला पाहिजे कंटिन्युअस आहे म्हणजे आणि प्रेझेंट मधली चालू आहे, म्हणजे प्रेझेंट मध्ये क्रिया घडल्या ती अजून चालू आहे ती संपलेली नाहीेये, त्यासाठी आपण काय वापरतो सबजेक्ट ओके, आणि प्रेझेंट आहे म्हणून, ऍन एस आर
हां.
आणि व्ही फोर वापरणार, व्ही फोर म्हणजे आय एन जी फॉर्म वापरणार. आय एन जी फॉम हीचा आय एन जी फॉर्म फॉर्म वापरायचा आणि मग ऑब्जेक्ट.
म्हणजे वर्ब ला आय एन जी प्लस ऍड
हां. हा, आय एन जी फॉम असतील ना म्हणजे आता फॉर एक्झाम्पल देऊ का मी तुला?
हां.
आता बघ अ वेन अस युवर फादर टेकिंग यू टू द जू ओके, किंवा माय मदर इज माय मदर इज कुकिंग नूडल्स नाव, म्हणजे प्रेझेंट कंटिन्यू अऍक्शन
आजय कुक दिन, इज कुकिंग हे वर्ब झाल.
हे ईज कुकिंग म्हणजे क्रिया चालू आहे.
हां.
हे मग कंटिन्युअस साईड क्रिया इज कुकिंग, हा त्यामुळे प्रेझंट कंटिन्युअस झाला. हां. एक कळल तुला आता प्रेझेंट कंटिन्युअस कसं ओळखयचं, आय एन जी फॉर्म आला की एम एज आर प्लस आय एन जी ऑब्जेक्ट एवढच लक्षात ठेवायचं.
ठीक ये चालेल.
हा आता प्रेझेंट परफेक्टेन्स. प्रेझेंट परफेक्ट म्हणजे क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे.
प्रेझेंट परफेक्ट टेन्स.
परफेक्ट म्हणजे काय? हा कन म्हणजे सम म्हणजे क्रिया क आत्ताच नुकतीच कंप्लीट झाल्या, प्रेझेंट मध्ये परफेक्ट टेन्स, हा म्हणजे प्रेझेंट मध्ये घडलेली गोष्ट लगेच घडल्या आणि पूर्ण झाल्या ती गोष्ट. म्हणजे प्रेझेंट परफेक्टेन्स ओके.
ह हां.
म्हणजे आपण कसं म्हणतय आता आलीस काय? हो जस्ट. जस्ट नावला आले मी, रिसेंटलीच झाले. टु डेज हा एट अप टू प्रेझेंट म्हणजे हे काय? जस्ट ला म्हणजे प्रेझंट. परफेक्ट परफेक्ट ओळखायचं म्हणजे तुला हिंट देते अक्षरावरन पण आपल्याला म्हणजे शब्दांवरन पण आपल्याला टेन्स ओळखता येतात.
ठीक आहे चालेल कळालं मला हे कळालं.
न्यजला आता काय वापरायचं तुला सांगते. म्हणजे त्याच फॉर्म काय आहे सब्जेक्ट हॅव किंवा हॅज प्लस व्ही थ्री येणार हा व्ही थ्री. म्हणजे फॉर एक्झाम
ई डी लागणारे शब्द.
हा द एम्प्लॉईज हॅव फिनिश्ड फिनिश्ड ईडी आलं का. बि थ्री हॅव हॅज हॅव. वी थ्री हाफ ऑन द वर्क ऑफ अप टू नाव हा हे आहे म्हणजे सेंटेन्स आहे मला तुला काय समजावायचं तर हॅव प्लस वी थ्री अस येतंय ओके. आता प्रेझेंट परफेक्ट झाला कंटिन्युअ झाला तसच आहे सेम. आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे आता ह्यामध्ये तर सगळचं आलं.
नाव आतच आहे बघतीस.
हा प्रेझेंट
प्रेझेंट आहे, परफेक्ट आहे, म्हणजे क्रिया घडलेली पण अजूनही चालू आहे.
हा
पास्टमध्ये क्रिया घडल्या ती अजूनही चालू आहे. यात क्रिया आधीपासूनच सुरू असत्या म्हणजे पास्टमध्ये घडला म्हणजे पास्टमध्ये म्हणजे आधीपासूनच चालू आहे, ते क्रियेला अंतच नाहीे म्हणजे चालूच आहे अजून ते. म त्याला काय वापरणार आपण?
पास्ट प्रेझेंट टेन्स.
हा हॅव बीन हॅव बीन हॅज बीन.
हॅव बीन हॅज बीन आणि आय एन जी.
हा बघ हुशार एकच नंबर हे असं आहे. मग सिंपल पास्ट पण सिंपल पास्ट मी पटपट तुला मी अ फॉरमॅट सांगते. आता तुला ह्या टेन्सवरण कळलच की पुढंचं कसं हे करायच. चं म हा सिम्पल पास्ट वरन सिम्पल पास्टचा काय यस वी टू ओ मीन्स वि टू ओ.
हा ऑब्जेक्ट वरच सेकेंड हे फ्रॉम आणि
ऑब्जेक्ट हम्म पास्ट कंटिन्युअसला एक येणार वॉज वेअर आणि व्हीप. फॉर सब्जेक्ट वॉज वेअर आणि वी फॉर. हा पास्ट परफेक्ट ला वी थ्री येणार लक्षात ठेवायचं आणि हॅड प्लस वी थ्री.
हा
हा आणि सिम आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस ला जसं आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस ला केल तसंच या सब्जेक्ट हॅड बिन हॅड बिन. प्लस वी फॉर प्लस ऑब्जेक्ट.
हा कळालं.
फ्युचर टेन्सला पण तसंच करायचं. फ्युचर, सिम्पल फ्युचरला काय येणार सब्जेक्ट शाल विल वी वन पण तो ऑब्जेक्ट,
हा..
मग
कळालं, कळालं मला कळालं.
हा कळालं ना आणि बा किचे मी तुला होमवर्क देते, आता मी तुला एवढं सांगितलयं त्याच्यावरनं तू बाकीचे टेन्स हे कर आणि मला उद्या व्यवस्थित सांग.
त्याच्यानंतर हा आणि बायो, फिजिक्स, केम साठी कुठली बुक गं.?
अ ग्लुसेंट वापर, ग्लुसेंट एक नंबर आहे पुस्तक आपल्यासाठी.
त्यात सगळे आहेत काय म्हणजे जी के जीएस पण आहे का?
तुला मी सांगू एक्झाम ओरिएंटेडच आहे म्हणजे क्वेशचन त्यातनचं येणार. त्यात शॉर्ट फोर्म मध्ये नोट्स, नोट्स असं त्यात ना तसेच आहेत, फक्त्त तुला वाचायला पूर्ण लागणार.
त्यात काय सोड सॉल्विंगसाठी..
नाही त्याची क्वेश्चन वेगळें आहेत मग, मग ते एमसीक्यू बुक घ्यायचं अस ना लुसेंटचे एमसीक्यू म्हणजे दोन बुक आहेत त्याचे थेरी बुक,
लुसेंटचे एमसीक्यू बुक पण आहे.?
हो थेअरी बुक वाचलीस ना, तू एमसीक्यू सोडवायचं मग त्या. म्हणजे आता लुसेंटची थेरी वाचली,
बुक आपल्याला कुठे भेटतील म्हणजे लायब्ररीमध्ये अव्लेबल होतील का, जनरल स्टोअर मधनं घ्यावे लागतील?
तसं काय नाही, झालं तर होतील पण लायब्ररीत अवेलेबल. पण सांगू शकत नाही ना आपण.
मग लायब्ररीत अव्हेलेबल झाले तर बरंच आहे ना ग. म्हणजे कसं सोपं पडेल आपण ऑलरेडी लायब्ररीत जातो, मग ते लायब्ररीत लायब्ररीत स्टडी करून तिथच ठेवलं, रोज गेलं, रेग्युलर केलं, प्रॅक्टिस केलं, झालं बास. हा आपल्याला.
नाही तू घेऊ शकतीस ना, तुझ्या अकाउंट वर आठ दिवस, नऊ दिवस, दहा दिवस म्हणजे जितका तितला वेळ आहे.
पण त्याच्यासाठी पेड पण करावं तर लागेल.
तीनं पैसे एकदाच भरायला लागतात, त्यानंतर नाही भरायला लागत्यात, लागत. तू एकदा मेंबरशिप घेतलीस की, भरायला लागत नाही. मग तू एका एका हेच्यावर एकच बुक घेऊ शकतीस तू.
पण मग मला एम सी क्यू पण पाहिजेल असेल तर?
आ..
मला एमसीक्यू आणि लुसेंट दोन्ही पाहिजेल असतील तर,?
मग ते तसं दोन्हीं नाही मग, दुसऱ्या कुणाच्या तर मग आ कार्ड वर घ्यायला लागणार. ते काय ऑपशन आपल्याकडे किंवा आपण मग साधं ऑन
आपण मग दोघी एकत्रच कर -णार आहे ना मग मी लुसेंट च घेईन, तू एमसीक्यू च घे.
लुसेंटच माझ्याकडे थेरी आहे की,
पण थेरी ती हिंदीमध्येध्ये आहे ना, मला इंग्लिश मध्ये हवी आहे.
एक काम कर ना तू थेरीच बुक घे. आणि तुला जी इंग्लिश पाहिजे ना तू सॉरी एमसीक्यू च घे. आणि तुला जे इंग्लिश थेरी मधन पाहिजे म्हणजे एमसीक्यू पाहिजे ते आपण..... लायब्ररीतन घेऊया एमसीक्यू.
चालेल नाही तर त्याची प्रिंट आउटच काढूया.
पण एक प्रॉब्लेम आहे कि ते म मला हिंदी लागणार........ आणि तुला इंग्लिश लागणार.
इंग्लिश मी करू शकतो एवढा काय विषय नाही सोड.
तुला इंग्लिश जमेलस की काय.....
जमते जमते काही प्रॉब्लेम नाहीये मला जमते इंग्लिश. मी एमसीक्यू इंग्लिशमधून करू शकते पण थेरी. थेरीचं कसं मला आता माझं पूर्ण रिव्हिजन पूर्ण समजून घेण्याचे म्हणजे..... तस ते मराठी मध्ये हिंदी मध्ये केलंय मी पूर्ण दोन तीन वर्ष मला...
तुझं ग्रास्पिंग पॉवर हिंदीमध्ये आहे काय?
आता ग्रास्पिंग वर हिंदीमध्येध्ये झाला पण मी एमसी क्यू इंग्लिशमध्येध्ये सोडवू शकते.
हा मग चालेल ना मग आपण एमसीप्यू एकत्रच सोडूया म्हणजे आपल्याला पण कळल की. किती प्रिपरेशन झा-
हा चालेल एमसीक्यू सोडवूया आपण एकत्र. आणि कुणाचं आहे का बघायला पाहिजे लायब्ररीमध्ये बुके लुसेंटच. असेल कुणाचं ना कुणाचं तरी आपण तिथेच वाचून ठेवलं तर काही प्रॉब्लेम नाहीये.
तसं पण करता येईल. काय तसं पण आपण दिवसभर लायब्ररीतच असतोय काय इशू होणार नाही कोण काय बोलणार नाही.
आणि आपल्याला कळेल की आपला किती स्टडी झालाय किती काय झाले किंवा सब्जेक्ट- अजून किती राहिले.
अजून किती बॅक लॅसेस येऊ शकतात पण कळेल की बाबा आपण कुठे चुकतोय काय चुकतोय. कुठे सिली मिस्टेक्स करते.
सोडवत जाऊया.
हा. उद्या येेतना ती ही बुक घेऊन ये तुझी आपण ते सर्कल करतो ना. त्या बुकला काय बोलतात ग ओ एम आर एस सी-
अ तुला हा हा घेऊन येते घेऊन येते.
ते शीट घेऊन ये- म्हणजे आपण किती सोडवतो किती काय सोडवते आणि मी ना- अ पेपर म्हणजे अ एमसीक्यूच एक बंचच घेतलंय काल- सातशे पेजेसचा सेव्हन हंड्रेड पेजेसचा तो पण आपण सेट शोडयला घेऊया.
हा चालेल ते असले तर मग काय प्रॉब्लेमच नाही एकदा मला. दाखव एमसीक्यूचं कस आहे बघूया आपण हा. चालेल मग उ उद्या भेटू ओके.
ठीक आहे चालेल बाय.
त